हा आहे.
अ तुला माहितीय आहे का म्हणजे आता आमच्या इथे दोन सनस ह आवाज येत हा आता आमच्या इथे उद्या दोन सण आम्ही साजरे करतोय अ कसं झालंय की, कर्नाटकी वेंदूर पण आलाय आणिवट सावित्री पण आली एकाच दिवशी. आणि मग तुची तयारी मला आता संध्याकाळी जाऊन करायची आहे.
हम्म हम्म.
आता उद्या. म्हणज आता उद्यावट सावित्रि आहे तर आता संध्याकाळी आपण मेंहदी लावायची कारण मला मेंहदी लावायला खूप आवडते आणि ह हाताला मेहंदी लावायला म्हण मेंहदी लावायची म्हण उद्यासाठी तर आज संध्याकाळी जाताना मेंहदी घेन जायची. आणि मेहंदी लावायची पर बैल पण खरेदी करावे लागत.
म्हणजे बैल पोहळ सारखं करता का तुम्ही. पोळा म्हणतो ते म्हणतीस का तुम्हाला.
हा हा बैल पोळा बैल पोळा करत. मग आम्ही काय करतो अ बैल बैल आपल्या बाजारात विकत भेटतात चिकलाचे बनवलेले असतात हा मग ते त्याला कसा रंग वगैरे देऊन छानपैकी त्यानी हे केलेलं असते त्याला सज सजवलेलं असते. आणि मग ति जोडी भेटते वीस रुपयला तीस रुपयेला चाळीस रुपयाला घेऊ तसे असतात खूप सुंदर सुंदर असतात छोटे मोठे थोडेसे मोठे पण आणि खूप खूप खूप छान असतात. तुम्हाला जसे पाहिजे तसें तुम्ही घेऊ शकता नुसते चिखलाचे पण असता ज्याला काही रंग वैगरे दिलेला नसतो. किंवा काहीच नक्षी काम केलेलं नसत त्याच्यावर आणि दुसरे पण असतात. छोट्या छोट्या आकारा ज त्याच्यापेक्षा मोठे त्याच्यापेक्षा मोठे असे मग त्या आमी घेऊन येतो घे आदल्या दिवशी. मग उद्या सकाळी उठायचं म्हणलं तर लवकर आणि दोन्ही पण सण एकदमच आल्यामुळे आता कोणत सण पहिला साजरा करायचा ते विचार करत नसत म्हटलं आता पहिला काय काय करायचं तर संध्याकाळी म्हणजे मेहंदी काढणार आणि बैल खरेदी करून घेऊन जाणार आणि बाकीच लागणार साहित्य वटसावित्री पूजेसाठी ते पण करायचं म्हणले मग ते त्यासाठी मुला काय काय करावं लागेल ते बघत होते तुम्ही कसं करता का तुमच्याकडे कशी पद्धत अस
हम्म अ म्हणजे मी सांगू का तुला आता त जसं म्हटलं ना बैल पोळा तर मलाच विशेष वाटत ह्या आ ब बैल पळा उद्या आहे का नक्की कारण आमच्याकडे वट पौर्णिमा आहे म्हणजे माझ्या कॅलेंडर म दिसत नाही का मला काही कळत नाहीये खर तरर म्हणजे माझ्या माहेरी मी बैल आमचा बैल पोळा खूप छान असत
अच्छा अच्छा ह तुम्ही शेतकरी आहात तुम्ही शेतकरीच आहात म्हणल्यानंतर तुमच्याकडे खूप सुंदर अस
येस येस म्हणजे आवडतस ना आमच म्हणजे बैलांसाठी खर तरर मज्जा करतो आम्ही तेव्हा कसं असतं माहितीय का इथ बैलांवर आम्ही मस्त नदी नदीवर नेणार बैलांची छान आंघोळ घालणार आणि बैलांच्या आंघोळ घातल्या ना नंतर म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी कलर आणि त्या धरणेशी किंवा आताम आमच्याकडेन राजा अं एका वच राजा होता गजा सो त्याच्या पाठीवर असं नाव टाकणार मोठ्याने राजा राजा आणि गजा असं नाव नाव टाकायचं छान आणि फुगे असतात ना फुगे
हम
मस्त त्यांच्या शिंगात शिंगांणवर तर ती झालर वगैरे खरंतर आम्ही टाकत टाकतात बरेशे लोकं हो हो ते फुगे लावायचे झालर आम्ही नाही टाकायचो आम्ही ना वेगवेगळ्या प्रकारची अशी नक्षी असायची ना डिझाईन ती पूर्ण त्यांच्या अंगावर अशी
अच्छा त्या नक्षी
छापेच ना हो हो आणि ती अ चम चमकीचं हे भेटतं बघ ते सजावटीसाठी बैलांच्या सजावटीसाठीच असतं ते खास
खाली पायांना बांधणार त्याच्या असं एकदम छान मस्तपैकी सजवणार त्याला
अच्छा
आमच्याकडे माहिती आहे मारुतीचं जे मंदिर आहे अ म्हणजे अ तीन साडेतीन माझे पासून पहिल्यांदा
ह
आणतात मग बर नुसतं ते बैलचं नसतात हं आमच्याकडे आमच्याकडे गाईची छोटी छोटी वासरं असतात अ किंवा खूण म्हणतो ना आपण त्यांना पण छान हो त्यांची पण मस्त अंघोळ वगैरे घालून
म्हणजे तुम्ही सगळ्याच सगळ्याच प्राण्यांना म्हणजे तुमच्या गायी म्हशींना बैलांना सगळ्यांनाच अंघोळ घालत होत
हो हो हो सगळ्यांची आंघोळ घालायची त्या दिवशी आणि सगळ्यांना रेडी करायचं छानपैकी आणि जे मारके बैल असतात ना आता त्याच्यापैकी आम चा राजा म्हणजे खूप जबरदस्त आहे हं तो आम्हाला हातपण नाही लावू देत तो फक्त माझ्या वडिलांकडून म्हणजे वडीलंच सोड तात त्याला फक्त आधी आजोबा होते आणि‌ आता वडीलांनाच फक्त तो हात लावू देतो
अच्छा
मात्र घरीघरी सोडतात सगळे त्याला चारा वगैरे पण टाकतात हो हो खूप राग येते सो त्या त्याला फक्त माझे वडील मग हे करणार त्याच्या आंघोळ घालणार त्याला गावात माझं वडील छोट जे वासरू आहे आमचं मग माझा लहान भाऊ मार म्हणजे प्रत्येकाचा ठरलेला बैल असतो हा बैल याचा हा बैल त्याचा असं छोट्या मोठ्यापर्यंत मग आम्ही मस्तपैकी दाव गावात नेणार त्याला मारुतीच्या मंदिरात साडेतीन तीन साडेतीन वाजेपासून ती मिरवणूक सुरुवात होते आमच्याकडे मग तिथे मंदिरात
हम्
त्यानंतर मग तिथे तिथंली पूजा वगैरे करायची तिथे नारळ वगैरे फोडायचं आणि मग तिथे सगळ्यांची बैल बघायची मग कोणाचा बैल खूप छान कोणाचा बैल खूप असा म्हणजे ती कला पण करतात ना बैल बऱ्यापैकी आता काय काय बैलं बघ खूप असे युनिक असत तात काही काही बिचारे गरीब असतात आणि अशे गल्लीतनं मग ते पळत पळत जाणार मग म्हणजे सगळेच मग गंमत पण बघतात हो हो आणि मग छान मग त्या दिवशी स्वयंपाक पण असतो पुरणपोळी हो चं जेवण केलं असतं बैलांसाठी आणि गहू वगैरे असं त्यांना खाऊ घालण्यासाठी मग बैलांची पूजा करायची त्यांना ते नैवेद्य खाऊ घालायचा बैलांना ज्यांनी त्या माणसांची म्हणजे औक्षण करायचं आणि छान! मा मजेत साजरा करतो आम्ही. आणि का एक दोन मागच्या वर्षी बैल पोळ्याच्या दिवशीच एवढा जोरात पाऊस होता म्हणजे त्या पावसात एवढे सजवले बैल ते सगळंच ते रंग वगैरे वाहून गेला.
गुरुवारच राहिलेलं म्हणल. गुरुवार कसं बघायचं. हा तुम्ही कशावरून मारला . हा! मगं तेच ना! ते अ आमच्या इथे पण अस असत साजर साजरी करत पण मी असं प्रत्यक्ष कधी अनुभवलेलंच नाहीय ते पाहिलेलंच नाहीये पण बघायला मला आवडेल ते कारण त्या दिवशी कस तुम्ही त्या बैलांना काही काम लावत नाही त्याला मी त्यांना सगळ त्यांना पूर्ण दिवस आरामच देता. बरोबर ना! हा पूर्ण दिवस ते आराम करतात ना तुम्ही त्यांची पूजा केलेली असेल त त्यांना फिरवायला पण घेऊन जातात. संध्याकाळी पण ते निवांतच असतात. मगं संध्याकाळी तुम्ही त्यांना काय खाऊ घालताय? हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो! संध्याकाळी तुम्ही हा हा येत तसं मगं तुम्ही जेव्हा सकाळी तुम्ही हे करताय ना मगं संध्याकाळी त्यांना काही खाऊ घालत असत? संध्या जसं सकाळी तुम्ही त्यांना भाजी पोली म्हणजे, पुरण पोळी वगैरे नैवेद्य दाखवता आणि संध्याकाळी कायं खाऊ घालतात मगं तुमच्याकडे?
चारा वगैरेच. चारा हिरवा चारा वगैरेच खाऊ घालतो त्यांना.
अच्छा! अच्छा! अच्छा! वैरण घातली जाते. म्हणजे खूप खुश असतील ना म्हणजे खुश असतात. त्या दिवशी त्यांच्या
कारण अगदी अगदीच म्हणजे ते व्यक्त नाही होऊ शकत खरं तरं आता खरंच जनावर व्यक्त होत नाही पण त्या दिवशी खरंच त्यांच्या म्हणजे लगेच लक्षात येतं ना रोज रोजचा दिवस आणि बैल
र्यावर कुठे तरी समाधान दिसत असेल ना ते खूपं असं आनंदी
अ अगदीच आणि आनंद होत. आमच्याकडे आ वट सावित्री पौर्णिमा पण छान साजरी केली जाते. खरं तरं आता वेळ पण नाही भेटत गं आधी म्हणजे आमच्या खूप छान तयारी वगैरे आता वर् किंग असल्यामुळे उद्या पण सुट्टी नाहीय आम्हाला तुला छानं गं उद्याच मस्त!
सुट्टी भेटली मला आ हा हा मी तेच विचार करू मला पण मला पण सुट्टी. भेटलीच नसती. अ कारण कसायं आता माझी सुट्टी. सुट्टी सोमवारीच झाल्यामुळे ना मला सुट्टी भेटली नाही तर मी मगं मला पण माझं कामावरून पूजा वगैरे करून परत याव लागल असत ऑफिसला. पण थोडसं नशीब. पण आहे म्हणायच. उद्या मी सकाळी दहा वाजता येते.
ऱ्यावरच बघ हे.
आणि कर मगं तेच आवरायचं म्हटल तर मला त उद्या सुट्टी आहे, तर चला म्हटल सगळ साहित्य घेऊन जायचं. आजच घाई आणि तयारी करून ठेवायची स लवकर आपण सकाळी संध्याकाळी मेहंदी वगैरे काढून. गजरा वगैरे घेऊन जायचं म्हणजे बाकीच्या पूजेचं साहित्य आहे ते.
हम्!
लवकर स्वयपाक करून पूजेला जायच साडी वगैरे नेसून.
हम्म हम् मग तू साडी नवी घेतेस का.
नाही नवीन नाही घेत मी साडी नवीन नाही घेत कस होतय मी साडी नेसतच नाही बघायला गेलो तर कमीच नेसते. मग म्हटले चला आहे, ते जात को नवीन सगळ्या साड्यात तर कुठली तरी एक नाही जायची. आणि पूजा करायची हा म आदपच तर संध्याकाळी सांगून ठेवायचं. शजलच्या ताईंना वगैरे कि मला पण बुोलवा पूजा करायला ह. आणि त्यांच्या बरोबर जाऊन यायचं म्हणजे कस आपण ती चौघे एकत्र गेलो की जर. आपल्याला ती वड्याच्या झाडाची पूजा करून नंतर ते सुवासनेना ओटी भरता येते ना त्यांची.
हा पण भरपूर असतात ग बायका म्हणजे मी इतक्या बायका असतात. खरंच भरपूर बायका असतात तिथे. म्हणजे आमच्या इकडे तर नंबर लागतात अक्षरस हो ना.
हो नंबर पण लागतात ते कस एखाद्या झाडापा आपण गेलो की, तिथे नंबर लागू शकतात ते. गर्दी असेल तर हा.
प्रत्येकाच्यात युनिकनेस आहे, प्रत्येक सण काहीतरी वेगळं हम्म
वेगळ पण पण हा जो सण आहे ना तो फक्त स्त्रियांचा फक्त फक्त स्तियांचाच असतो. असं मला वाटतंय कारण कशा स्त्रिया कस छानपैकी साग शृंगार करून सगळ तयार होऊन जातात ना आपल्या नवऱ्यासाठी. दीर्घायुषासाठी प्रार्थना करण्यासाठी.
अगदी आणि बघ ना आपल्या जेव्हा
तु असा वेगळा वाटतो.
आपण रेगल अगदीच.
अ तू जातेस ना मग पूजायला वगैरे हा. मी उपवास धरते पण कडक वगैरे असं काही नाही.
हम् हम हं हं हं. काही काही खूप ते निर्जल वगैरे करतात बाबा माझ्याकडून नाही होत.
हा नाही मी फक्त बिना खाता पिता पाणी